पाच
हॅलो
हम् येत येत बोल
आधी मला असं वाटलं की माझाच आवाज येतोय मला
नाही नाही नाय येत होता.
म आजिंक्य काही बोललं काय ग तुला मी त्यायला असं लिहिलं ते
नाय नाय नाय काही बोललाच नाय मी कधी पाहिलं काय माहती नाय मला कारण मी आता उटली हो मी झोपेतच होती. हो का, मी झोप मी पण रात्री खूप उशिरा पाहिले एक दीड वाजता वॉशरूमला गेले ना
हा हा हा
पण मला काही लक्षातच नाय मी झोपेत होती ना वॉशरूमला गेल्यावर अजून पोट दु खतय माझं वरून वॉशरूमला गेल्यावर अजून अगं ते ब्लिडिंग होतं ना थोडी आणि हो नाय, तू पाहिलं का माझं ते प्लॉ पॉट नवीन
हो किती सुंदर वाटतेय. कितीला घेतलं?
ते दीडशे ना एक आहे. अ अ मला वाट याच्यावर मिशोवर अजून स्वस्त असेल फ्लिपकार्ट वर पण
म जोडी घेतली का तू की एक घेतलंय.
नाही जोडी घेतलीय दोन्ही
अच्छा
जोडी घेतल्या त्याच्या मला मधी काहीतरी लावायचं क काय लाव ते ब्लॅक कलरमध्ये पण होते. ब्लॅक कलर मध्ये पण होते. पण ते जे हे आहे ना बॅकग्राउंड जिथे मला लावायचं लावलं मी ते तिथे ब्लॅक कलर सूट नष्टत झाला हो हो हो तिथे सूट नास्त झाला ना ब्लॅक कलर आणि घराच्या आत लावायचं म्हटल्यावर माती भिंतीिंना लागेल व भिंत खराब होईल
म्हणजे त्याच कस मा मागे कस ठेवायचंय ते
मागे मी खिडा लावून त्याला हे केलं ड्रिल केलं
हो
ड्रिल करडून त्याला मागे खिड्याला हे आहे म्हणजे खिडा लटकवायचा आहे खिड्याची जागा त्यानी लटकवला
आणि मग त्याला झाड कोणतं लावलंय तू त्यातलं काय
मी ते विकत आणल काल रात्री जाऊन संध्याकाळी जाऊन संध्याकाळ ते काय मला नाव नाही माहिती आहे झाडाचं पण ते लट लटकणार झाड आहे ते
हम्म म्हणजे आता त्याच्या तोंडावरन आता ते तोंडावरन खाली येईल ना
हो हो म्हणुजे जुलफे असल्यासारखा नाही का केस येत एकीडून त्या टाईप च हम् ह तसच गेली होती आणायला अजिंक्यला म्हटलं मला घेऊन चल मला ऍक्च्युली माहिती कया कटलं घ्यायचं होतं गाठी गाठी सारखं झाड असतं
गाठी गाठीच नाही माहित मला
काय म्हणतात का काय म्हणत त ती बाई घराजवळच माझ्या नाही का एकदम खाली उतरल्यावर बग थोड सरळ गेल्यावर ती हे नर्सरया
आमच्या इथं पाऊस आला आत्ता जोराचा
वा आ स्ट्रिंग ऑफ काहीतरी म्हणून येतं झाड ते घ्यायचं होतं मला
बर आ
ह पण ती स्ट्रिंग ऑफ पर्ल म्हणून झाड येत ओक मला ते घ्यायचं जोतन ते खूप सुंदर दिसला असता पण, प्रॉब्लेम हा आहे ते घराच्या आत मध्ये राहत त्याला ऊन नाही आमच्याकडे कस दुपारची ऊन येते ना
ओ हो मग तू ह्याच्या्यात लावू शेकली ऐसीड तुझ्या अ कि इथे बेडरूम मध्ये
काही तेच ना झाड मातीचं परत नाही का आता पाणी टाकेल माती पडेल नाही का म्हणून नाही म्हणून नाही म्हट नको हो बाबा उगा ते कारण ते खराब झालं असल अजिंक्याने माझा जीव घेतला असता आणि ते चांगलंही दिसलं नसतं ना ग
टीव्हीच्या बाजूला दिसल असत पण मेन हेच माती होईल
नाही नाही ते माती पडलेलं चांगलं दिसलं नसत ते म्हणतीी हम्म हम्म ह ह नाहीत मी तला फोटो पाठवत तितकं छान दिसलं असत
मला अ हे घ्यायचंय राजवीर नाही काय ग ते केसांसाठीच रोजमेरी
रोज मेरी
एकशे ऐंशी रुपयाला सांगितलं ते झाड मला
रोजमिरीच झाड कसं असतं बघू ते म्हाला
असे छोटे छोटे दांड्या दांड्या असतात
हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा ते कस काय होतं त्याने नेमकं
ते ज केसांसाठी वगैरे त्याचं पाणी हे ते खूप चांगलं असतं हम्म आम्ही ते पिसलेलीच मी आणलेलं ना एक रोप, ते जगलय.
जगलय, तू विकत आणलं होतं ना?
नाही विकत आणलेलं काहीच नाही जगले एवढी ती साडेतीन हाजारा मधली, साडेतीन हजारा मधली ते चार पाच चार ते पाचच जमले फक्त माहितेय एवढा मूर्खपणा मी केलाय.
नाही, नाही, नाही, नाही जगत ग
नाही सरत नर्सरी मधले मी ते रील पण बघितले ती मुली नाही का नर्सरीमध्ये जात हो हो. म्हणजे बघ ना हा युनिव्हर्स चन प्रॉब्लमेय मला असं वाटयच की माझाच प्रॉब्लेम आहे की नाही
नाही अगं ते काय करतात माहितीय का ते काय करतात माहि ते का तुला सांगते ते ना अ केमिकल वगैरे टाकतात.
मी पण दोन आणले होते छान. दोन रंग एक रेड कलरच्या, एक व्हाईट कलरच्या आतमध्ये नाही का माझ्याकडे दोन हे आहे. प्लांटर्स घराच्या आतमध्ये. त्याच्यासाठी शेवटी मी म माहेरी गेली होती. तातपूर्ण तर मी शेवटी हेच चांगलं काय म्हणतात अ नकली प्लांटच आणले, मी म्हटलं काही हे आता काही नाही अडीचशे अडीचशे रुपयाला आणले होते मी. आता मला फक्त एक हे झाड पाहिजे स्नेक प्लांट पाहिजेल, म्हणजे ते एक रिकाम नाही का आमचं प्लांटर आहे.
हो हो.
ते रिकाम प्लांट मध्ये स्नेक प्लांट त्याला जास्त काळजी घ्यायची गरज नसते ना
नाही आणि ते ऊन चावली
बेडरूम मध्ये राहील ना गं, हॉलमध्ये राहील ना ते.
हो तेच म्हटलं ऊन सावली कसं पण ते वाढतं
कसं पण वाढतं आमच्या इथे तू तुझं इंडोर आहे ना.
मी त्याला बाहेर ठेवलेल खिडकीत ठेवलेलं आणि आता तिथं बाहेर जिण्यात च्या इथ ठेवल्यात कारण, की इथे खूपच उंच व्हाय ला लागलंले, तर त्याच खिडकीला डोकं टेकायला लागल त्या पत्र्याला मग त्याला तीथून काढलं हा मग त्याला तिथून काढलं आणि इथे ठेवलं बाहेर नाही का? चप्पल आणि बूट ठेवतो तिथे ठेवलं.
हम्म. ते हे आहे ना आमचं काय म्हणतात? मी इथून एक हे घेतलं होतं. काय म्हणतात यार? अम्म केक घेतला होता, आमच्या सोसायटीतल्या एका बाईकडून ती अशी चीज केक वगैरे विकायची, हा नाचणीचा केक घेतला होता तिच्याकडे तिचं घर खूपच छान तिने इंटेरियर डेकोरेटर कडून डिझाईन करून घेतलय. त्याच्याकडे आहे तर ती मला एकदा म्हणली होती की, तुला हे लागलं तर सांग. काय आपलं? अ स्नेक प्लांट लागले, तर सांग माझ्याकडे खूप आहे. तर मी तिला मॅसेज केला, तर ती म्हणली मी सध्या गावाला गेलीए
हा
ह कारण ते खूप पिल्ल देतात ना पिल्लच देतात ना म्हणजे ते खूप मोठं होत ना मला वाटतं याच्या झाडासारख कशाच्या अ आयवेराच्या झाडासारख
हो बरोबर माझ अलोवेराच खूप मोठ झालं
हम्म
त्याला तो वाकडा तिकडा होत होता मग मी त्याला नीट बांधून सरळ विरळ केलं
हम्म हम्म आपण म्हणतो पण आपण लावत भिवत नाही ग
काय नाही लावत मी एकदा पण तोडून नाही लावलं फक्त तर मी एकदा माहीला लावलो हे अलोवे त्याच कटिंग करून आणि जेल मला ते मीन त्याच्यातल ते काढायच प्रोसेस आहे ना ते जेल त्याचाच कटाळ येतो
हम् हम् हम्
पण मी आणलेलं तर ते टिकलं चांगलं हयालोवेरा तर मझ्या मते मी ते मुंबई मुंबईतलंच आहे बते माझं अलोवेरा का इथलंय मला आ- पत्नीने
हम्म आमच्या इकडे आलो ना आम्ही खाली नेऊन टा आम्ही सगळीच झाड देऊन हे केले ना खराब झाले मग काढून टाकले फेकले खाली टाकून दिले असं
अच्छा हो तुझ्या खेळ तुझ्या ह्याच्यामध्ये बरीच तू लावलेली
ह सगळ्या गेल्या मग सगळे प्लांट आता मी इथे देऊन दिले माझे म्हणजे ते प्लांटरच ना सगळे जागा व्यापत होते
उ मयाला देऊन दिले माझ्या नंदेला त्यांनी खूप झाडं लावले माझी जाऊ माझी अ काय म्हण सासू मला ग्यान देत होती मग झाडं मरतात ना मग असं होतं ना मग पोरीचे इथ आता एवढे लावलेत
हम् हम् हम्
सांग मी परिचय हित खूप लावलय माझ्या एवढे प्लांटर्स नेले सगळे म्हणजे मीच नेऊन दिल्या लागत असेल तर ना आता पोरीच्या इथे नुसती झाडं लावल्यास
ह
म्हणजे पोरी साठी सगळं चालतं
त्यांनी तिथं काळजी घेत असतील का त्यांच्या झाडांच
हम्म नाही फक्त सोन्याला काही करायचं असलं म्हणजे यांचं हे होतं
कसं ते नीट न होणार आणि मग ते कस चुकीचंच होईल
चुकीचच होईल कसं ते वाईटच आहे
अस
पण त्यांनी केलं की सगळा नीट होत म्हणजे त्यांच्या पोरीने ऍक्च्युली हे आप विचार करत अस आणि इथे पण सासवांचीच भे करत आहे
सांगू आता इथंच नाही कुठही गेल्यावर तेच सुरू आहे
अरे बायक मी आता बोलतेय ना बायकांचे काय काय बायक किती काम करतात अगं घर आणि हेते.
घरच ग खूप माझ्या आईच किती काम करत. ते घरच तू बघक्षील तर अडून दिशील हम्म. हा तेच. खूप काम करते माझे दहा मिनिट झाले बंद करायच हा.
झाले दहा मिनटं.
हो दहा मिनटं घाली परत करायच नव्याने कर कर.